हॅलो!
हॅलो!
हा काय म्हणतेस तू, सेंड ऑफ च काय?
परत मिळत नाही गं ते.
एक आपण सेंड ऑफ एक मीस केलाय, म्हणजे नाही काय पण गेलं नाही अशा हे नं, पण म्हंटलं आता, ऍटलिस्ट फोटो तरी ईल ना, आता तीन वर्ष काढलं आपण तिथं, प्रुफ राहतो ना. म्हणजे प्रूप म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स भेटतो गं, फोटो काढण्यात पण.
होय तेच की.
एटीएम कार्ड, असं किंवा असं आधार कार्डच हे गं, ते पण आता ऑनलाईनच येतंय, म्हणजे ऑनलाईन म्ह ह्याच्यावर पोस्ट हा, ऑनलाइन पण मिळतंय अनी पोस्टन पण येतंय गं, मग कशाला हे करायचं. आणि मेन म्हणजे, गेल्याशिवाय पण माहिती कळत नाही अगं, कसं असतय काय असतय. आणि कधीतरी आपण जायला लागलं ना आता एकटीला तेव्हा आपल्यालांना असं टेन्शन येतय, कसं करायचं असतय काय, ऍटलिस्ट हा एटलीस्ट हह्यच्यावरनं आयडिया तर कळतय नाय, कसं जाया लागतय, कोणता रोड आय तय, कोणाला विचाराय लागतय, मी इक्सपीरींस घेतला पायजे, नुसतं हे आपल्या सारख्याला काय उपयोग नाही. ते कसं ऐकेकांना अभ्यासाचं हे आहे ना नॉलेज म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान आहे ना, तर बाहेरचं विचार नाही कळत अगं त्याला, म ते इथंच जायचं असल ना कोणती कोणती बस पकडायची आणि कुठंनं जायचं
हम्म.
म त्याच नुसतं कॉलेज करून, अभ्यास करून काय उपयोग आहे. हा बरोबर आहे ते इम्पॉर्टंट हाय पण आपलं जे म्हणजे असं नॉलेज पाहिजे असेल, पुुढे जायचं असेल तर बाकीच जास्त असतं.
हे लाईफ शिकवते आपल्याला.
हं.
ह.
मकाय. आणी.
बंद झालं का.
हं.
बंद झालं का म्हंटलं.
जेवण.
हां.
चालू आय.
मला वाटलं पोरापोरांच पण झालं का काय, असं.
हम्म झालय होत आलय.
हां, टिव्ही बघत बघत जेवत नाही.
तेच बघायलो बघ.
होय कोणती, अरे वा. हहहं. काय बघायले सिरियल काय पिक्चर?
पिक्चर लावलेलो फिदा, ह्यन बदलला बघ.
फिदा, कशावर आहे टीव्हीवर.
होय.
जास्त फिदा हा ना.
हं.
तिला ते त्यात तसं मग ती हिरोईन आहे बघ, तिला त्ये असं चेहऱ्यावर तेन पिंपल्स घेतलय बघ ते कॅट लूक दिसतय ते तीला. तुझ्या प हा नाहीच की.
हं.
ति जे फ्रेंडला तिला आवडतय तिला अमेरिकेतनं पाहिजेल असतय.
हम्म.
पण ते बसमध्ये नाही काय, बसमध्ये म्हणालोय गाडीमध्ये बसतोय बघ हिरो माझी फुटी फुटी किस्मत हाय. अ काय मागनं असं काय तर बोलतय बाई ती भारीय पिक्चर, मी युट्यूबला डाउनलोड केलाय तो पिक्चर.
हं हं.
म्हणजे कधीतर नेटतन संपलं ना, बघायला येतय.
होय.
तुला हा पिक्चर माहितय का, असं ग्रेट मूव्ही
कोणता?
म्हणजे असं तेच वरच आहे, आणि त्याची बुक पण आहे.
कोणता ग.?
सिक्रेट मूव्ही.
म्हणजे ते, त्याच्यावर कसं मा त की युनिव्हर्सल लॉ ऑफ अट्रॅक्शन हाय. जास्त.
आसल
बघ कधीतर तू युट्यूब ला. म्हणजे भारी आहे पिक्चर, म्हणजे असं त्यात काय माहितीय का, आपण जसं आपलं- विचार आहे ना, तसं आपल्या आपण म्हणतय ना आपण जे विचार केला तसं घडत असतय. ते दाखवलय त्यात, सगळं.
हम्म.
बर म्हणजे आवडला मला, मी आधी बघितलेला. ऐकून माहिती होतं म्हणजे दोघी एकदा- आणि मी तेव्हा म्हणलं मला ही बुक मिळायला पाहिजेल, पण ती बुक भेटली मला.
हं.
दादाकडं होती, म्हणजे मी कधी बघितलेली माहितय मी तो मूवी आहे ना, बघितलेला माग शेवण मागच्या वर्षी बघितलेला तो मूवी काय. द सिक्रेट मूवी, आणि मी म्हटलो ते ही बुक कशी असेल भारी असणार. आणि ती, मला या महिन्यात नाही मागच्या महिन्यात भेेटली ती. असं, मेसेज बघत होते वरती. बुक्स तेन तेव्हा मला दिसली बुक्स. मग तेव्हा, त्यातलं मी वाचले थोडं, निम्म वाचलय एवढं नाही. आणि तुला टास्क, टास्क आलेत कागं नवीन?
हे झाल्याशिवाय कसं ईल.
नाही आल्यात अगं इथं म्हणुन म्हटलं.
नाय मला आलं, माझंतर दहाच कॉल झाल्यात. तुझं निदान झाल्यात तर पंचवीस.
माझं झालय. हम्म. हं. हे ह्यात कसं आहे, दुसऱ्यांवर डिपेंड राहायला लागतय, टोटल किती आहेत ग मग कॉलिंगच.?
तीस.
तीस हाईत.
तुझं किती झाल्यात म्हणलीस.?
माझं, माझं आता तीस हाईत, पंचवीस झाल्यात.
हम्म झालं की तुझं आता मी लावतो बाई तुला.
सारखे लाऊन, पण मला कळण्या सारखं वाढालय का.? मी म्हणालो आता संपेल आत्ता संपेल असं.
होय.
हं. काव म्हणतीस, नाही नंतरनं. हे झाल्यावर, सहा मिनट झाल्यात, सहा मिनट झाल्यात आता.
हम्म हम्म.
काय.?
काकी तन काय कराल्यात. तुम्ही एकदम बसताय ना जेवायला ताई.
एकदम बसतोय खरं आज त्याला भूक लागली म्हणून जेवलो.
आम्ही पण एकदमच बसतोय. एकदामच एकत्र बसलं ना, काही बघता येत नाही खरं तर. पिक्चर किंवा असं काय पण ग. हो, आणि इथं कसं आहे आणि इथं तर कोणाला शॉकिंगच नाहीय, बाबाांना नाही. कुणाला नाही, टीवीच, मला नाही दिदीलाच आवडतो, मला तर म्ह आधीपासून आवडतो. आवडतं पिक्चर तेन टिव्ही तन बघायला. इथं ठराविकच ग, डिशय म्हणजे आपण चॅनलतन घेतो ना, अ ते नाही इथं, फ्री मध्ये आहे. जे लागेल ते बघायचं. जास्त काय माहितीय काय, दोन तीन मूवीच चॅनल आहे एक दोन सिरियल, अ झी कायतर झी मराठी नाही. कोणतं फक्त मराठी आहे, तेवढंच. आणि बाकीचं म्हटलं तर नाही बातम्या, बघणार काय. आणि जे पाहिजेल हाय ते दिसतच नाही. हं, मग त्यापेक्षा सरळ मोबाईल वर बघितलेलं परवडलं. नेट पॅक मारायला लागतोय ना तसं.
होय.
हं. कार्टून बघतीस तु, नाही कार्टून ग हातोडी कींवा
य भीम.
हा भीम, ते तसं बघतीस का.
होय, छोटा भीम.
छोटा भीम. मी आधी हे बघायची शेवा, नंतर नं बोर झालं. बरं वाटतंय ते, कार्टून बाई. ला अकरा लागायचं काय रात्री, अकरा ते बारा पर्यंत असायचं ते. सगळं भारी असायचं.
होय.
हं.
हम्म.
हॅलो!
पौस हाय काय म्हटलं.